नाही आत्ता जेवन नार
नाही आम्ही पण अजून जेवलो आता जेवायचं.
ह ह ह काय बा पाऊस यालागलाता बारीक बारीक.
होय वारं सुटलं हम्म. हम्म हम्मता जरा पावसाचे दिवस वाट आले.
होय जरा भजी खायची जरा.
वडा भजी चांग मला वाटत ना पावसात.
हो
तुला कोणते भजी आवडतात कांदा भजी
अ कांदाभजी, मिरचीभजी, परत आपली बटाट्याची भजी.
हूं!
व्यवस ओव्याची, ओव्याची आवडता म बटाट्या ची अन ओव्याची
हूं हूं हूं! बर बाकी आणी काय विशेष
काय नाही ते आम्हाला प्रोजेक्ट मिळालेला महाराष्ट्राच्या आपल्या. खाद्य संस्कृती व सगळी माहिती द्यायची होती
हूं हूं मग काय, काय, काय माहिती. ती मला पण सांगकी
व्हयं तेथेच म आपल्या, मग त्यात जरा पहिला आपल्या कोल्हापूर पासन सुरुवात केली. आपल्या तांबड्या पांढऱच्या सगी झनझणीत रस्ता मटणाचा जरा बेत सोबत गरमागरम भाकरी असते आपली. आणि दुसरं कुठ मिळत ना असं आपल्यासारखं. आपले मसाले वगैरे. तयार करु ना आपण घरात प्रत्येक घरात ज आपलं आपलं तयार करतात आणि मग ते मटण आणि ह्याला वाप करतात ना. ते ती जी माहिती दिली.
हमम आणि कोल्हापुरी मिसळ.
होय मिसळ आपली परत हम्म आपले सगळे स्पेशल म्हणजे आपले सगळे. खाद्यपदार्थांबद्दल माहिती दिली.
बरं कोल्हापुरी राजा बाऊबे
होय. जस देेखावेचे
म महाराष्ट्राची म्हनल्यावर कोकणातलं काय काय सांगितलंस मग
कोकणातलं मग त्यांचे माश्याचे वगैरे वेगवेगळे प्रकार सांगितले सोलकडीचे
हमम.
किंवा त्यांचा नारळाच सगळ कोकणातलं म्हणल्यावर सगळं आपल. काय म्हणत खोबऱ्याच्या वड्या वगैरे त्यांचं खोबऱ्या सगळं पदार्थ ते करतात.
आणि माश्याचे कोळंबीचे प्रकार
मी मग सोलापूरकडे ते त्या बाजूला काळा रस्सा अस त्यांचा आपल्याकडें सुख वगैरे असत. ते त्यांच्याकडे एकच काळ काळ रस्सा करतात.
होय सावजी.
हमम सावजीच प्रका प्रकार भरपूर असतात ते काय काय त्ये भरपूर ते करते मटन कबाब परत मटन भेज काय ते चॉप्स करते लॉलीपॉप. करतेत.
बरं.
परत आणि काय आपलं हंडी करतात मटण हंडी पुलाव असते त्यांचा वेगळा बिर्याणी असते आहे त्यांची स्पेशल.
हम् मग. आणि अ कोल्हापुरीमध्ये अख्खा मसूर वगैरे लिहिलं नाहीस.
व्हय लिहिलं की.
आणि अ हे आणि काय अमम कोल्हापूर च अअ परत तिकड विदर्भातलं बघ. काय काय मराठवाडा भरलं वांग.
लिहिते सगळी.
हम्म भरलं वांग, झणझणीत तिखट.
होय होय त्यांच्याकडं मग खूप तिखट असतय ना तिकडं
होय झणझणीत. असतय तिकडं सगळं हमम हम. होय अ आणि खवापोळी.
होय खवापोळी ती शेंगदाण्याची.
इकडं आपल्य कोल्हापूरच्या इकडच्या साईडला सांगलीकड साईडला नरसिंहवाडी ती अ बासुंदी ती अ नरसिंहवाडीची
बासुंदी, खव -पेढे
हम्म आणि होय आणि इकडं अ काय ते, याच्या साईडला कराड साइ कराडला वगैरे तिकडंच तिखट वेगळं असतय ते इकड वांगी वगैरे हम्म..
हो होय... होय
आणि पुण्यातलं काय लिहिलास?
पुण्याचं पण काय पुण्याची अजून काय एवढी माहिती काढल्याली नाही आता ते सगळं होय आणि आता फक्त आपल्या कोल्हापूरची माहिती झालं
हुं हुं.. हम्म.. बर बर आणि मुंबई मुंबईतला वडापाव, पावभाजी
होय मुंबईचा वडापाव, पावभाजी ते परत आणि मग बाहेरच्या दे- राज्यातलं आणि काय काय ते लिहायच होतं पहिला तर महाराष्ट्रापासून सुरुवात केली मग दिल्लीच ते छोले कुलचे
हुं.. हुं..,. हा
असं सगळं प्रत्येक राज्याच जरा -जरा लिहिलंय
हम्म. बर बर हुं हुं.. आणि ते इकड अ -को हा होय पुरण पोळी पण कशी करायची? ते कशी करतात कोल्हापुरात ते लिहिलास हुं हरभरा डाळीपासून पुरण तयार करतात हम्म बाकी आणि
मग ते सांज्याच्या पोळी लिहिल्या ते दुधाबरोबर खातोय, ते बटाट्याची भाजी करत्यात. मग आता पोळा येणार, मग पोळ्याला पुरणपोळी असत्या आपली ते लिहीलं
होय
होय गणपतीत परत आपले मोदक वगैरे करत्यात ते लिहिलं. सगळं प्रत्येक सणाला आपलं असतय म दिवाळीचा फराळ वगैरे त्यात चकली, चिवडा, शंकरपाळ्या, तिखट शंकरपाळी, गोड शंकरपाळी, लाडू तीन- चार प्रकारचे, भरपूर रव्याचे -रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू आणि आपले नाचणीचे लाडू असत्यात. बुंदीचे लाडू असत्यात, परत आपल डाळव्याचे लाडू करत्यात.
हम्म,, बरोबर आहे.
आणि,, आपण कशाच करतो? आपले हेजं.. ते आपण कशाच करतोय? आणरसे आणि ते लाडू आपण कशाच करतोय?
मुगाचे, डिंकाचे होय. डिंकाचे लाडू तर फार पौष्टिक असतात न
होय, भरपूर लाडू लहानपणी किती खात हुतो मी
होय, त्यात सगळं असतंय ना डिंक अ खारिक, खोबरं, हम्म.. आणि तूप असतय भरपूर.
होय.
मग तो प्रो प्रोजेक्ट सगळा ऽऽझाला नीट.
होय चाललेय तेच, आता सगळी माहिती शोधत हुतो. लित बसलोऽऽ
बरं आणि मग त्याचऽऽ काय ते अ फोटो वगैरे चिटकवायच्यात काय आणि.
होय,, फोटो वगैरे सगळे.
हम्म, हम्, प्रत्येक पदार्थाचे फोटो ऽऽ तो काढून त्याच्यासमोर माहिती ल्यायची काय.
होय.
बरबर,, आणि बाकी.
काय, म ते चाललेय, होय. त्याचा मार्क मिळणार आहीत. म ते रिझल्ट मध्ये ऍड होणार.
हा, ह मग बाकीचे मित्र कोण कोण त्यातऽऽ
होय आहेच की. ग्रुप आहे आमचा सगळा,, सा जणांचा ग्रुप आहे.
बरं
हम्म हम्. अ ना मुलाात
बर बर,, मग आज दिवसभर प्रोजेक्टचच काम करणार आहेसऽऽ
होय.
हम् बर हम्,, मम
आता जेवायच की थोड्या वेळात.
मग आज काय केलंय जेवणाला तुमच्याकडंऽऽ
काय आमरस, चपाती, भाजी,
होय,,, चांगलं आहे कि. मित्रांन दिलेले आंबे अजून आहेतऽऽ
होे अजूनून माहित भरपूर.
बर, बर, मित्र आला गावावरून.
नाही आता डायरेक्ट सेकंड इयर चालू झाल्यावर ऽऽ
होय म,, ग तिकडे काय करतोय तू
तुमचं काय दुकान आहे त्याच्यावर म बसतोय जाऊन
काय, काय असतय दुकानात.
त्यांचं काय आपलं हे जं, किराणा मालचं दुकान. ग चॉकलेट पासनं तेऽऽ
धान्य पर्यंत. ह् हम्म ह, बाकी आनी काय मग.
काय नाय,, आता जरा ते प्रोजेक्ट च आवरलं की मग जेवायचं.
बर. आणि इथल्या मित्राची परीक्षा झाली काय?
नाही चालू आहे, तेच ते अ अभ्यासाला आलुय.
हम् बर.
इथं आमचा प्रोजेक्ट पण हुतोय आणि तिजा अभ्यास पण हुतोय.
होय, किती दिवस आहे त्याची
अजून पाच सात तारखेपर्यंत हाय.
होयं मग भरपूर
हम्म बर जाता अजून तेंना नाव भरपूर पंधरावीस दिवस.
होयं हाय.
तेवा तेव्हा अजून तेंच सत्तर कि. मीटर हाय आणि थोड्या दिवसानं गॅप हाय न परत आणि शेवटचा पेपर हा
हो अनं त्यांनी शाहुजी न तिची मोहर ची सुट्टी असलं.
होयं.
परत पुढच्या आठवड्यात बैल पोळा.
होयं, कारण नीटचा पेपर झाला.
होय नीट, ते काय गोंधळ सं नीटच पेपरला काही वेळेवर पोचले नाय, बातम्या काय काय येत होत्या.
होयं भरपूर हायत.
हम्म म तो तरी व्यवस्थित झाला काय पेपर?
काय झालाय, खरं फुटलाय म्हणत्यात पेपर आता बघू या.
बर असू दे. बाकी आणि काय, वातावरण आता पावसाळी झालंय.
होयं, आता पडलं थोड्या वेळात पाऊस, आमच्याकडं पण आलेत ढग सगळे, भरून.
हम्म बरं.
त्येला पडू दे आता कित किती दिवस पडालं नाही, हूं होय, अजून म चालू मागच्या वेळी पूर आलेला, ह्यावेळी
होयं. तेच की, मे महिन्यापासून, होय.
तरी नऊ महिने जरा कमी पाऊसच चालू हाय.
हो, दिवाळीपर्यंत होता.
हो.
हम्म.
चालतं ठेवू मग.
चालेल नंतर करते मग मी आणि हम्म. वेळ आता जेव, हा तू पण जेव मी पण जेवते. चालेल ठीवूया, हा बाय.